हॅलो!
हॅलो! हा बोला की.
हम्म हम्म, काय करालयसा?
काय नाही बघा बसलोय, तुम्ही?
मी पण बसलोय, जेवला सा काय?
हो जेवलो, तुम्ही जेवलास का नाही सां?
हम् झालं झालं जेवण वगैरे झालं.
हा.
हम्म मग आजुन, काय नाही बसलयों बघा निवांत. हम् हम. मग तेच म्हटलं आता गणपतीचा आपला सण या लागलाय मोठा.
होय होय.
हम्म मग तुमची तयारी कुठेपर्यंत आली, ते
आमची तरं सुरूं आहे, तेच आमची तरं सुरूं आहे सोंडा होय. हम्मं.
तेचं म्हटलं आता आपल्या कसं म्हणजे आपले जे असं आतापर्यंत चालतं आलेल्या रुढी परंपरा आहेंत.
हां.
हां मगं त्यां मधला एक ते म्हणजे एक रुढी परंपरा म्हणजे आपल्या आपणं जे संण करतोय ते नां.
हां होय.
हम्मं. म्हणजे छोटे-मोठे सगळे सण आपण महाराष्ट्रात किंवा असं म्हणजे जगभरात साजरे होतातच की.
होय.
हम्मं जास्तं करूंन म्हणजे ते जुन्यां रुढी परंपरा जपतांत ते महाराष्ट्राचं जपतांत.
होय जपतांत हा.
होय मां अ शहर भागांकडे कसं म्हणजे कोणता तरी संण असं म्हणजे फक्तं. आता कसं झालंय फक्तं रील सांठी म्हणा किंवा फोटो काढण्यांसाठी.
होय.
सांज होय साजरे करतात मगं त्यामागचां उद्दिष्टं ता कायं असतें म्हणजे प्रत्येक संणामागचं ते फक्तंच म्हणजे गांवा अर्ज लोकं
हां
म्हणजे तसं अ म्हणजे सणानमध्ये कसं आता अ आप आपला सगळ्यांत मोठा सण म्हणजे आपला दिवाळी
दिवाळी होय.
हां म आधीच्या काळांत कसं म्हणायंचे की आपला अ राम प्र प्रभू श्रीराम जेव्हा चौदा वर्षांचा वनवास भोगून ज्यावेेळेला अयोध्य्याेत परतं आले
हां
हां त्यांवेेळेलां म ते दिव्यांची आरास करूंन अं गोड गोड पदार्थ करूंन
हम्मं
त दारांत रांगोळी सडा वगैरें टांकून फुलांची असे आ आरांस करून म्हणजे अस घरांना सजांवटी वगैरे करूंन ती दिवाळी साजरी केली जाते.
हां होय.
हां मग त्या तो एक आनंदाचा क्षण होता ना त्या काळात की प्रभूं श्रीराम चौदा वर्षांचा वनवास भोगून कर म्हणजे परतं आले.
होय.
हां मग त्यामुळ ते दिवाळी साजरा करतांत आता म्हणजे दिव वाळी मध्ये कसं लक्ष्मीपूजन एक असतं
हां होय.
हां लक्ष्मीपूजन असू दे किंवा अ- म्हणजे धनत्रयोदशी असते लक् वसुं बारसं होय वसुबारस लां कसं गायची पूजा करतात गायची आणि वासरांची होय. आणि अभ्यंगस्नाणा वेळेला पहाटे उठून उटणं चंदन लावूंन पहाटेची आंघोळ करतांत होय आणि लक्ष्मीपूजेला हो हो लक्ष्मी पूजेलां लक्ष्मीची पूजा करतात गोड गोड नैवेद्य दाखवतात होय. आणि लक्ष म लक्ष्मी पूजा झाल्यानंतर आपला दिवाळी पाडवा असतो.
होय.
दिवाळी पाडव्यानंतर मग आपला भाऊबीज असते.
होय.
बहीण भावाचा सण हा म ही अशी दिवाळी आपली जी तुळशी विवाहपर्यंत चालू असते.
हा ते तर आहे सोडा पण मेन गोष्ट म्हणाय गेल तर आपल्या इकडे ह्या साईटला तुळशीपूजन अ आहे नां तोपर्यंतचं दिवाळी मानली जाते पणं आमच्या कोकण भागामध्ये आमच्या कोकणमागामंध्ये पणं पुढे एक दिवाळी ये त्यांला थोरली दिवाळी म्हणतात.
हा हा हा
ती दिवाळी पण आमच्याकडे मोठ्याने साजरी केली जात्या त्यामध्ये कस स म्हणजे विडा काढायचं आणि काय असल ते म्हणजे पूजा करायची. परत नारळ ठेवून आपल्या पूर्वज म्हणजे आधीचे जे देव वगैरे आहे त्यांना हाक मारून तो नारळ फोडायचा. ही प्रथा आमच्याकडे अजून पण आहे पण ही दिवाळी आमच्या इकडं जास्त करत नाही तुळशी विवाह आणि जो पुढची ती मोठी दिवाळी येत्या म्हणजे थोरली दिवाळी.
जे मोठ्याने साजरी होते तुमच्याकड.
हा होय. ह्या दोन दिवाळ्या आमच्याकडं म्हणजे दोन हे आमच्याकड मोठ्यान करतात.
होय मग त्यानंतर आपला सगळ्यात मोठा सण म्हणायला गेला तर आता येणारा गणेशोत्सव.
होय
हा मग गणेशोत्सव हा आपल्या म्हणजे खूप जुन्या काळापासून म्हणजे लोकमान्य टिळकांच्या काळापासून चालू झालेला सण आहे.
हा होय होय.
हा म्हणजे घरगु सार्वजनिक घर म्हणजे सार्वजनिक गणपती आणि घरगुती गणपती हे तवापासूनचे आहेत. हा सार्वजनिक म्हणजे कसं की गाव भागाचा एकच गणपती म्हणजे प्र एक गाव एक गणपती
हा होय
हा आणि आपला कसा आणि आपल्या घरोघरी पण असतातच गणपती प्रत्येकांच्या घरी.
होय होय असतात.
हा मग कोण कोण दीड दिवसाच गणपती आणतात कोण चार दिवस पाच दिवसाचं‌ कोण तर सात दिवसाच कोण नऊ दिवसाच्या आणत्यात एकेकां च्या घरी तर पंधरा पंधरा दिवस दिवाळी असते.
हो एकेकांच्या घरातला गणपती एक वर्षाचा सुद्धा असतोय.
होय म्हणजे ते वर्षभर असं म्हणजे म्हणजे आधीच्या काळात कसं म्हणतात की हा म्हणजे एखादी जर स्त्री गोरोदर असेल गणपतीच्या काळात.
हां
हा तर तो गणपती आपण वर्षभर ठेवायचा असं म्हणतात किंवा एक एक जण कसं श्रद्धारुपी ठेवतात गणपती वर्षभर होय एक वर्षाचा गणपती असतो.
आणि दीड दिवसाचा गणपती हा आमच्याकड बसवतात. सगळ्यांच्याकडेच प्रथा असेल पण त्याची म्हणजे जे काय आहे त्याच्या मागच कारण काय आहे की दीड दिवसाच गणपती का बसवतात की आता कोणतरी आपल्या घरामध्ये वारतय ते
हां
मग त्यावेेळेस कसं आपण गणपती हा बसवायलाच लागतो. म्हणजे तो वर्षातून एकदा सण येतोय त्याच्यामुळे कसय माि्हितय काय. अ दीड दिवसाचा आत्ता आपल्या घरामध्ये कोणतरी वारलंय किंवा हे झालेय. तरी पण तो आपण गणपती बसवायचाच पण दीड दिवसासाठीच बसवायचा की आपण आपण एवढं म्हणजे एन्जॉय पण करू शकत नाही ना. कारण का आपण एक तर दुःखामध्ये असतोय. त्याच्यामुळे ते कसं दीड दिवसाचा गणपती बसवायचा आणायचा एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सोडायचा. हा विसर्जन करायचा.
हो हो मग आमच्या इकड होय होय म्हणजे गणपत ती म्हणजे एक प्रथाच असते ना ती कि दरवर्षी हा म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन हे आपल्या घरात व्हायलाच पाहिजे जर मग एखाद्या वेळेस असं दुःखाचं कायच कारण असेल किंवा काय जर अडचणी अस तर त्यावेळेला दीड दिवसाचा गणपती बसवतात हो. हा मग त्या गणपतीला कसं आमच्याइकडं कसं गव्हाची खीर
हां
तिथे खपली गहू असतात लाल गहू म्हणतात त्याला हां हां लाल गव्हाची खीर असते उकडीचे मोदक असतात.
हां
पुरणपोळीचा नैवद्य असतो गौरी दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो.
हां
होय आमच्या इकड तच गणपतीला असतं आणि कसं सार्वजनिक कार्यक्रम पण ठेवतात म्हणजे भजनी मंडळी किंवा अ म्हणजे सार्वजनिक सजीव देखावे गणपतीच्या वेळेला.
हां
ह हो आणि नाटके वगैरे बसवली जातात म्हणजे समाजा समाजावरून म्हणजे एखाद्या गोष्टी राजकारण किंवा हा गोरगरिबी आतापर्यंत चाललेला भ्रष्टाचार म्हणा किंवा शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्याच्यावर असं म्हणजे जनजागृती होईल अस नाटकतेन बसवल जात आमच्या इकडे.
हा ते सुद्धा आहे सोडा आमच्याकडे पण आहेच म्हणजे प्रत्य प्रत्येकांच्या घरी जाऊन भजन करायचं परत आरती. करायची हिकडं कसं आपण एक म्हणजे आपली आपल्या घरातलीच कोण असेल ते. पण तिकड तसं नाही आपण सगळ्यांच्या घरी जाऊन आरती. करायची परत भजन पण जाऊन करायच म्हणजे अस पदार्थ पण करतात खायला ते वेगवेगळ्या डिश डिश म्हणा
हा म्हणजे असं हाय आपले म्हणजे या आधीच्या काळात चालत आलेल्या रूढीपरंम परंपरानुसार आपण जे आता सण साजरे करतो. त्यान काय होतं की आपला आपला आनंद वाढतो एकोपा वाढतो.
हां
हा माणसातली म्हणजे माणूसकी म्हणजे अजून अजूनपर्यंत आहे की या माणूस एकत्र येऊन असं म्हणजे जास्त आनंद. मिळतो ना माणसांना हां
आता म्हणायला गेलं तर कसय माहितीय काय आपले घरात ती म्हणा बाहेरची म्हणा माणसं बाहेर बाहेर राहिलेत. आणि आपल्या ह्या सणाला सुट्ट्या भेटतात ना त्यांना त्यावेळेस कसं ती पण एकत्र येतय म्हणजे आपलं कुटुंबच एकत्र येतय. तो पण आनंद आपला वेगळाच असतोय, हां त्याच्यामुळ आपल्या आधीच्या आपल्या ज्या परंपरा आहेत. त्या अशाच राहायला पाहिजेत म्हणजे कस आपण एकत्र पण येणार आपल्यात भांडण पण होणार नाहीत, काय नाही.
होया म्हणजे सगळे एकत्र राहतात ना म्हणजे सणाच्या मग सणाच्या माध्यमातन का आसणा हा निमित्तानं
हां
सगळे एकत्र येतात मग तसाच मग सण आपला मकर संक्रांत काय तिळ- म्हणजे जो थंडीच्या दिवसात तिळगुळाचा म्हणजे थंडीच्या दिवसात कसा तीळ आणि गुळ हे उष्ण असतात ना.
हां
हा मग आणि त्याच्या काळात ते आपल्या घेवड्याच्या शेंगा ऊस किंवा हरभरा ह्याच सगळं आपण म्हणजे हा गाजर याची पूजा पण केली जाते ते लोटक्यांमध्ये ठेवून.
होय.
हा आणि मग त्याला मग आपण म्हणजे खाल्लं जातं म्हणजे उष्ण उष्णता पण वाढते आणि एक देवाची श्रद्धा म्हणून आपण त्याला पुूजतो पण.
होय होय बरोबर आहे तुझ.
तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणुन आपण तो सण साजरा करतो.
होय
होय मग त्या वेेळेला आता नवीन काय आता अ आधीच्या काळात अस काय अस लिहिलं नव्हत की त्यावेळेला काळी वस्त्र घालायची वगैरे आस आता कस आधुनिक काळात ते अं म्हणजे आता म्हणजे निघले ना ते की काळी त्या दिवशी काळी वस्त्र घालायची. ते हलव्याचे दागिने घालायचे, हां हा म्हणजे आधीच्या काळात कस फक्त ते लोटकी पुुजायचीच वगैरे-
हां
आणि आत्ताच्या काळात ते रिल्स वगैरे करण्यासाठी मग ते म्हणजे एक एका प्रकारचा म्हणजे एक हाऊस म्हणा क किंवा आपण जे हे करतोय
हां
म फोटो किंवा रीलसाठी प्रसिद्धीसाठी ते करतात.
हा होय ते आहे सोडा ते आत्ताच्या जमान्यात झालं हां
मग तेच तुम्हाला सांगायच होत.
हां हां.
हा चला मग करू नंतर काय.
हा हा चालतय चालतय-
हां